हॅलो हा माझे आवाज येते काय तुम्हाना?
हा हा येतोय. माझा येतोय का तुम्हाला?
हो याय लागलाय.
हा हा. पाऊस आता इकडं तर नाही पण आमच्या गावाकडे होता. आता म्हणजे कॉल आलेला तिकडन तवा चालू होता हिकड नाही पाऊस.
आमच्या इकड पण आता थोडं थोड चालू झालंय यायला.
होय काय?
पण थोडं. आज दिवसभर चालूच आहे सोडा अधून - मधून. आणि परत चालू झाला आता. मग आणि काय? तुम्ही काय करता?
अ मी काय नाही. घरातच असते बघा मी पण.
हा ठीक आहे. म हाऊस वाईफ आहे.
हाऊस वाइफ हाय होय.
हम्म हम्.
तिकड कसं आमच्या भागाला जरा असं काय तर करावं म्हटलं तर बाहेर कोल्हापूर शिवाय अस पर्याय नाही आहे हो.
होय आणि रोज च्या रोज जाऊन येऊन करायचं म्हणलं ते होत नाही. प्रवासात जास्त वेळ जातेय. ते करण्यापेक्षा जास्त करून. मग ते प्रवास करूनच कंटाळ येतोय. मी कारण कालच कोल्हापूरला गेले होते मी.
हा.
अक्षरशः पावणे दोन तास माझे फक्त जाण्यासाठी गेले. येण्यासाठी परत हो नई दोन तास घरी आल्यानंतर एवढं वैताग यायलता - - आणि चुकून माझ काय झालं माहिताय काय अ मी तिथं गेलो स्टँड वरती पहिला आणि तिथ गेल्यानंतर ते बस तिकीट काढा म्हणलीत. मी काढलो तिकीट आणि ती होती हे एसी बस. आणि काढलं ते काढलं तिकीट त्या अन् येऊन बसलय त्यात त असलं गरगराय लागलं मला सगळ्या काच बंद ना एसी चालू वर न थंडी वाजायला लागली. गरगराय लागलं मला. कस एक तास गेला मला असं म्हणजे मी झोपून टाकलेल अक्ष सीट वरती
मला का नाही इष्टी मला पण सोसतच नाही ओ कधी लहानपणापासून सवय नाही.
एसटी सोचते फक्त लक्झरी, ट्रॅव्हलर्स किंवा फोर व्हीलर असते ना? ते नाही सहन होत मला अजिबात. हा. सप म्हणजे असं का घुसमटल्या गत होतय. मळमळ उलटी, चक्कर येनं असं त्रास होत्या.
एष्टीला असं चिटकून बसले की कधी एकदा बाहेर उलटी करीन अस उलटी तर होईत नाही खरं क नाही असं कुठं
ते अगत व्हालतं कधी असं ते काचा उघडून उलटी करू कायच वाटालं उलटी खाली येण्यासारखं काही नव्हतं पोटात उपवास होता ना माझं काल आणि खरं मळमालच लई
होळा म्हणजे तुम्ही एस टीने पण प्रवास करताय म्हणा
एस टी न प्रवास करते एस टीचा मला सोचते प्रवास फग ते ल जरी वगैरे फोर व्हीलर ट्रॅव्हलर्स अजिबात सहण होत नाही
नाही नाही होय होय नाही त्याच काय उद्दिष्ट असेल हो असं
काय माईत काय एवढं फरक पडत मला पण त्याच कळत नाही टू व्हीलर
मी पण क नाही विचार करतोय का नाही एवढ्या मोठ्या लक्झरी मध्ये आम्हाला का बस वाटत
ह
का मला बस वाटत न सर का असा त्रास होईल असल असं वाटते हो
होय मी लास्ट टाइम गेल्या वर्षी अनेकदा माझ्या बहिणीला स्थळ बघण्यासाठी ना ह्यायला गेलो होतो आम्ही मुंबईला जे मी गाडीत बस ल्याबरोबर म्हणजे ट्रॅव्हलर्स म बसल्याबरोबर जे माझी उलटी चालू झाली होती पुण्यापर्यंत जाऊस पत्र मला चालूच होती ती
हो नाही सहनच होत नाही
हा यदा ना मग मी झोपूनच टाकलो उठून बघितलच नाही कोण काय कराय काय नाही याच्या वेळेला
होय का हा हा नाही ते सण होत नाही सण कोणा कोण पुढचा माणूस सुद्धा ओळखत नाही त्या टायमाला काय म्हणताय मामी
आणि काय नाही बघा निवांत तुमचं कसं काय काय
आमचं काय नाही बघा निवांत माहेर आलोय दोन दिवस आता जायचं
हा
उद्या परवा दिवशीला जायचं ते म एक व्यक्ती वारल्यात त्यांच जरा दिवस म्हणजे माती म्हण आहे ना रक्षा विसर्जन हम्म ते परवा दिवशी आहे मग ते त तकडं गावाचं अंतर आमच्या तिथनं बघा ऐंशी किलोमीटर आहे माहेर ते सासर
होय
मग ते सारखं येणं जाणं पण ते क नाही आता या पावसाच्या दिवसात तर जमत नाही
हा
मग म्हटलं लागलंच रक्षा विसर्जन करूनच गेलेल चांगलं
होय काय
होय
होय चालतय की तसं पण आणि पावसाळ्याचे दिवस आहेत
नाही तिकड भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे सारखं येणं जाणं घडत नाही तिकडनं
होय
आणि माझं कसं आहे मला आ प्रवास सोसत नाही मी एकदा माहेरी लांब असल्यामुळे एकदाच येतोय सहा महिन्यात सहा महिन्यात तिथून आली की पंधरा दिवस निवांत राहायचं
आधी मधी कवा सारखं मिळत नाही कधीच
आमचं तर इथल्या इथं असून पण जायचं होत नाही मला तर दहा किती वीस मिनिटाचा रस्ताय माझ माहेरीईतून
होय म जवळ आहे की
जाऊन जवळ असलेल काही उभे नाही मला वाटते लांबचा अस तर एक आठ पंधरा दिवस त निवांत राहून आला असता हे जायांच सकाळी
ती तव्हा तसच म्हणायची बघा, मला म्हणजे गावातले एक दोन तीन स्थळ आलेले न एकदम चांगलीच अशी होती त. आमची मम्मी म्हणाय लागलेली, अ म्हणजे आजीला आमच्या, एवढं लांब देण्यापेक्षा इथ गावातल्यागावात डोळ्यासमोर आसू दे, आजी आमची म्हटली, नाही बाई म्हटली लांब त सहा महिन्या तन ते खरं डोळ्यासमोर असते कि लई कस माणसाला हे असते हो किंमत नाही सारखं
पण राहिलं नसल्या गत होते, इथल्याता काय जवळ रोजच्या रोज येते, काय हौस नाही मौज नही. त्यांना पण वाटत नही, आणि आपल्याला पण काही वाटत नही, घरच्यागत वाटते अपूर्वही राह नही ना त्यामध्ये.
हाय ह्यां म ते आमच्या इथे तसं झालंय की आमच्या ते खेडवळ भागात ना एक किलोमीटरचा पण अंतर नसल, गावातल्या गावात अशी किती दिल्यात आणि असं शेजारचं गाव म्हण एक दोन किलोमीटर वर अंतर नुसता अन दिल्यात की कुठं माहेर पण त्यासनी कवा जाय कधी एक दिवस गावातल्या गावात असं जायला मिळत नाही म्हणजे जनावरं ह्यां संसारात किती काय बघितलं असंनो
ते फक्त जवळ असल्यामुळे मिळत नाही.
हूं हूं मग तुम्हाला मग फिरायला वगैरे कुठ कुठ आवडतय.
फिरायला तर अजून असं कुठं गे म्हणजे रंकाळ्यावरनच तेवढंच बघा गेलेलो आता परवान ते पन्हाळगड वगैरे केला.
बाकी असं बाहेर कुठ च मी फिराय गेले नाही बघा लहानपणापासून पण सोसत नाही प्रवास, मुली अशा सहलीला वगैरे जायांच्या चल म्हणायच्या, पण उलटी होत्या आणि ते भीती पहिल्यापासू-पहिल्यापासून कुठे फिरूनलयी सवय नाही नाही. त्यान कुठं अस असं बी फिरून असं बाहेर गेलेलं नाही अहो फिरायला.
हं मला पण असं ना अ कोणतरी सोबत असलं तर जात होते मी पहिला नाही जर आले तर घरात बसून काढत होते, पण आता मला काही वाटत नाही एकटी मी कुठ पण जाऊ शकते.
आता कोल्हापूरला मी आता किती वेळा एकटी येऊन गेले, कुठं कुठ ते म के एम टी न तिथं प्रवास केला मीन. खप छान वाटतंय एक त म्हणजे आपल्याला पण थोडस काय करायचं कुठे गेल्यानंतर, न धाडस पण वाट ते आणि नॉलेज येते ना महत्त्वाचं, कुटं गेल्यानंतर काय करायचंय बाबा. कुठली गाडी कुठे जाणार आहे, कसं जाणार आहे म हे प्रत्येका हा आणि सोबतीच म्हणल्याव कोण येणार प्रत्येक वेळला माझ्यासोबत, माझी कामं असणार भर पूर कायम बाहेर मग कोण येना. कोनाला विचारत बसायंच मग तिने नाही म्हनली की माझे काम खोळबनार, त्यापेक्षा एकट सुटाय चं निघाचं. तावरून अनका.
म ती. तुम्ही मगाशी बोलत होता ना, म ते आता मी युज करतच नाही बघा फेअर अँड लव्हली.
हूं ठीक आहे नकोच करूस आ त्यापेक्षा तुम्ही अ टॅमॅटोचं गंरलावा म्हणून सगितलं तुम्हाला मीन.
हा न मी आपल डेली लाम क्रीम म्हणून ते तुम्ही जॉयचं म्हणताय ना ते घेऊ ना मी
हा सनस्क्रीन आहे ते, त्याचं कणी हे पण आहे बघा. मॉशचरायझर पण आहे जॉयचं.
हाय का. म्हणजे ते अ तिन्ही ऋतूना चालत आपल उन्हाळा, पावसा, हिवाळा, कधी पण ईच लाव म्हणजे चालतं ना ते.
ते पन चालत ऑल सीझन चालतय.
हां फक्तं त्यांचं नावंच माझ्यांला ल लक्षांत राहणांर नाहीं तुच्यांवर जरं क्रीम असेल तरु म्हांला फोटो पाठवूंन ठेवां व्हॉट्सअँप लां
माझ्याकडे आंता सनस्क्रीन आहे ते जॉयचं आहे लोशन कायं मी दुसरं वापरांयला लागले आंता केसरचंदनचं
हां
मंग ते मगं मी जॉयचा सस्क्रीनचा फोटो पाठवतो त्यां माझ्यांकडे मोठी बॉटल आहेतं तुम्हीं छोटी बॉटल घ्यायची तरी चालते
चालते चालते खरं पाठवां म्हणजे ते घेईन मी
हां ठीक आहे पाठवते
हां
तुम्हीं घरी पणं करूं शकतांय खरं घरं दुसऱ्यां कायं वगैरें लावते कां पेस्ट वगैरेंचेहऱ्यांला
हम्मं नाहीं नाहीं नाहीं मंग कधी लावले तेचं बघं आम्हीं पर्वा लावलेल ते म्हणजे ते विटामिन सीचा आं तरं वापरतं नाहीं बाबां मं ते
विटॅमिन इवओन होतो नां ते
कायं मीती कां कायं बघां चेहऱ्यांसाठी असते कि ते
म्हणजे ते फेशियल साठी वेगळं घेतले लागे तुही कॅप्सुल बी
हो ते कां नाहीं म्हे मंग मोबाईल वचं त्यावेळे ऐकलेला आणि त्यांत वेळेट माहिती पणं मायारेंड नं पणं सांगितलं म
म्हणजे विटॅमिन ई कॅप्सूल कसं केसांसाठी वेगळं येतांत चेहऱ्यांसाठीच्यां वेगळ्यां आहेतं आणि खाण्यांसाठी पणं वेगळं अशां आहेतं
हो खांच
खाण्यांसाठी पणं आहेतं मंग मी तरं आंता घेते ते खाण्यांसाठीचं घेते वरणं लावायचं वगैरें कायं माझ्यां म्हणजे स्पा वगैरें कधींतरं आपणं केला नां त्यांमध्यें कापसूं घालतां येतं नां हेरचं फेशियलच फेशियल क्रीम वगैरें लावतांना लावूं शकते आपणं एक खाल्ल्यांनंतर केसांना पणं जाते ते आणि प स्किनला पणं जाते
होवं खाण्यांचं कोणतं असतं मंग
ए विटामिन कॅप्सुल म्हणंला नां मेडिकल मध्यें देतांत तिने इबिन म्हणूंन आहे
ईबलॉवान म्हणजे चेहऱ्यांसाठी आणि म्हणजे केसांसाठी पणं होतं ते उपयोग
खाण्यांसाठीचं येते मंग दोन्हीला पासूंन येते नां केसांना पणं आणि चेहऱ्यांला पणं
होयं कां हां हां
हं त्यांचं पणं सायंट इफेक्ट आहे प्रत्येकांला रिझल्टं जास्तं कायं नाहीें कारणं मी त्यांच्यागोदर मी दोनदा म्हजे वर्षे दीडवशांत मागं नां मी एकदां ट्राय करतं होते खाल्लेलो आणि त्यांनंतर तरं मलां रिॲक्शन आली त्यांची डोळ्यांमध्ये नां मलां भुगळांच्या साईडला नां हे झालं थोडंसं म्हणजे डार्क डार्क झाले मंग मी बंद केलो एक सहा महिने थांबलो मंग परंत चालूं गेलं मंग तेंव्हां त्यांचा रिझल्ट आंला मलां फरक जाणंवला त्यांचा होयं तुम्हीं बघं मंग तुम्हांला कसं वाटतं
ते एखाद्यांला विचारूंनच केलेलं बरं असं
मी डॉक्टरांना विचारूंन मंग घेतलेलं
होय काय, आता तुम्ही कसं त्याच्यामध्ये आहे ना त्याच्यामध्ये त्याना एवढं म्हणजे कळंय, तुम्हाला त्याच्या म आ मी मोबाईलवर नुसत बघून बगा तुम्ही म्हण काय ते हेअर
नाही तुम्ही कॉल करू शकताय मला, कधी सुद्धा काय तुम्हाला जर त्रास असले ना काय म्हणजे हेल्थ हेयर तर काही असलीत तर तुम्ही मला कॉल करू शकताय, एवढं काय हे नाही आहे इश्यू नाहीे.
हा हा एखाद्याला कोणती गोष्ट विचारलं की म्हणजे आपल्याला पण अनुभव येतोय हो होय क नाही मो ऑनलाईन आता काय पण दाखवतात, काय नाही आता मी तिथून म्हणताय ना मी ती वा पूर्ण सहा महिने ते हेयर वाढतात ना, केसावरल म्हणताय ना चेहऱ्यावरल
थांब की जरा बोललोय ना, काय म्हणाला परत एकदा सांगा.
अ टायमिंग झालंय बघा, करा की अनेकदा
हा ठीक आहे. एक मिनिट थांबा जाऊदे अनेक दोन सेकंड.
हा चालतंय चालतंय